मॅडम काय चाल्लं?
काही नाही मॅडम चाललेय ऑफिस चे वर्कींग आमचं दहा ते पा पाचचा वर्किंग टाइम असतो चाललंय ते वर्किंग हो.
हां, काय नाही. काही नाही. मी पण ऑफिस ला चालीय.
हो ना.
हां.
हां. तुमचं डेली रुटीन बिझीच असेल, आता सध्या ना.
हो हो. आता पावसामुळे सध्या कमी
हो ना. आधी कसं तुमचं घरचं रुटीन होत. आता ऑफिसच रुटून एक का कसा अनुभव येतोय? मग एका धावपळ वगैरे
हऊ पण भर खूप धावपाळ होते.
म्हणजे, कसं आधी घरच्या घरच्या घरीच होते तुम्ही हां.
हां. आता काम करायचं मग, आता थोडी धावपळ होते. लहान मुल आहेत. मग, त्याच्यामुळे थोड, हं
बरंच सगळं आवरून यावं लागतं आहे, की नी.
हो ना. त्यातल्या त्यात मुलांची तयारी करणं जास्त अवघड
हां. हं हं. म्हणजेच हे असतं. कारण ड्युटीला यायचं म्हणजे घरातल्यांच्या सगळ्यांच्या सोय लावून जायचं. ते सगळं करायचं सगळं बघयचं असतं ना.
हो ना.
हं हं. बरं तरी थोडंफार जवळ आहे. आपल्या नाशिकला वगैरे नाही. त्याच्यामुळे एवढं नाही बुवा पंधरा पंधरा -पंधरा मिनिटं लागत. आपण असं बोलूनच चालायचं.
हां वीस एक मिनिटं लागतात. हां वीस एक मिनिटं लागतात मला.
तात. हो वीस मिनटं एका बाजूने, वीस मिनटं दुसऱ्या बाजूने
हां.
हो ना.
काय म्हणतात अजून? आमच्याकडे तर खूप पाऊस, मॅडम होता.
हां. तर, मग पावसाचेच दिवस आहेत. सगळीकडे ते चाललेले आहेत. सगळीकडे ग्रीन सिग्नल वगैरे आपल्याकडे काल भरपूर सांगितला होता. नासिकलाही पण एवढे त. काल उगाच काय सुरतकडे गेले. कसले वारे होते ते?
हां.
हं.
हो. सुरतलाही खूप पाऊस झाला. माझी वहिनी सांगत होती, सुरतलाही खूप
आपल्याकडचा पाऊस त्यांच्याकडे गेला बुवा तिकडे.
हो हो. तरं तो जो माझा भाचा आहे ना, तो तर पावसात अटकला होता म्हणे. दुपारी दोन वाजेचा निघाला दुकानातून म्हणजे तो अं सलूनच काम करतो ना, मग दुकानाला सुट्टी होती. तर, मग त्या म्हणजे पावसासाठी त्यांनी- त्यां दोन वाजताच बंद केलं. तर, घरी यायला त्याला दहा साडे दहा वाजून गेले होते. म्हणे, तरी जास्त अंतर नव्हतं तरी पण
हो का?
हो खूप पाऊस झाला सुरतला.
मोठी बहीण असते का तुमची तिकडे?
नाही नाही. अं वहिनीची बहीण आहे. पण मग त्यांच कॉल हे हा.
हा.
मग त्या सांगत होत्या की खूप पाऊस पडला म्हणे अस
सगळीकडे पावसाच हेच हे आमची पण मुलं पुण्याला वगैरे येत इतकी पोरांची पंचाईत एक तर खाण्याची पंचायत वेगळी तिच्या ट्रॅव्हलिंगची पंचायत वेगळी गुडगा गुडगाभर पाणी रस्त्याला,
हा आणि ऑफिसला कस असतं जावंच लागतं
हो मग ऑफिसला थोडी सुट्टी भेटते की ऑफिसला थोडी लगेच सु्टी राहणार आहे. हे असं काय असलं म्हणजे हम् रोडलीचा रोटीने येतो तर काही चुकत नाही.
हा. नाही त्यांनी द्यायला पाहिजे, असं की खूप पाऊस पडतोय तर मग सुट्टी मेन हे करून घ्यायला पाहिजे त्यांनी कि नको की विनाकारण म्हणजे लोकांच्या जीवाला धोका आहे ना हा एक प्रकारे.
ऑनलाईन वर्किंग वगैरे करा असंही काही परमिशन करत नाही ना ते, हम् ऑनलाईन वर्किंगची परमिशन दिली ते एक वेगळं पण तसं पण नाही करत ना.
हा ऑनलाईन वर्किंगमुळे ना मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे जाण्या येण्या
जाण्या येण्याचा होतो पावसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो घरून ते वर्किंग करू शकतात. कालच न्यूजला बघितलं आपण की कंपल्सरी करावं की घरून वर्किंग द्या. आणि जे वर्किंग करणार पर परमिशन देणार नसतील घरून त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ऍक्चुअली दिलं पाहिजे पाऊस पाणी असल्यावर ज्याचं कम्प्युटर वर्क आहे ते करू शकतात ना घरून.
हो ना.
हा हा ज्यांच ऑफिशियल मशीन वर्क आहे त्याला तिथे यावंच लागेल पण ज्याच कम्प्युटर वर्क आरामशीर घरून करू शकतायत ज्यांना पॉसिबल आहे त्यांना ऑनलाईन दिलंच पाहिजे.
हा. ज्यांना येत नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि जे जवळ असतात ते जाऊ शकतातना.
ज्यांचे कम्प्युटर वर्क हे बुआ ज्यांचे सर्व विदाउट सर्व्हर वगैरे असतात त्यांना काही हरकत नाही, की घरून केलं तरी चालेल बुआ असं.
वन वन
हम्म.
अच्छा.
हम्.
बघू आता का कसं काय होतंय पावसाचं काय होत
हो.
बाकी, मुलांच्या शाळा वगैरे कशा असतात मग?
काय नाही त्यांची सकाळी हे आज तर मुलाला सुट्टी होती.
हो का तेवढं एक बरं आहे की पाणी पावसाच्या त्यांना सुट्ट्या दिलेल्या आहे म्हणून,
हो त्याला सुट्टी दिलेली होती काल पण सुट्टी व्हॅन येऊन परत गेली म्हणे की नका पाठवू मुलांना शाळेत, मग काय त्यालाही पाठवलं नव्हतं आणि आज पण स्कूल मधूनच सकाळीच मेसेज आला होता की नका पाठवू मुलांना आज शाळेत.
हम् तेवढं एक बरं आहे ना पाणी पावसाचं एवढे लहान लहान मुलांना एवढी रिस्क कोणी घ्यायला लावली.
हा आणि
अ
काही नाही. काही नाही ऑफिस
रोजच आमच्या ऑफिसमध्ये आमच्याकडे लाईटचे वगैरे इशू चालू आहे. मग तेच हे चाललं की, लाईटीच काय झालं काय नाही पावसामुळे काय होतं लाईट डिस्कनेक्ट होते. सारखे ते इशू असतात. पाऊस असला म्हणजे सगळ्यांना सगळे काही ना काही प्रॉब्लेम फेस करावेच लागतात.
हा आणि पावसामुळे ते वायरिंगच काम पाणे व्यवस्थित, करता येत नाही ना,
नाही ना नाही ना सगळीकडे किती इश्यू असत वायरमन पण असेल तर, बिचारा शेवटी माणूसच आहे नाही एवढं पावसात त्याला कस सांगावना, आपण किती? म्हणजे पुलावर चढले त्याच हे झालं ते झालं असे किती प्रॉब्लेम
हो आमच्या इथे, तर म्हणजे अंडरग्राउंड आहे ना, मग ते अंडरग्राउंडचं असं आहे. ते खड्डा खाणल्यावरती तिथुन पाणी निघत. ते वायरिंग कस का रिपेअर करणार आहे मग ते अशी गोष्ट झाली. हा हा त्याच्यामुळेना रिफेरिंग करायला प्रॉब्लेम येतोय, आणि त्याच्यात पाऊस पण ब होतच नाही, पाऊस कंटिन्यू चालूच आहे. बारीक
पाऊस आजचा दिवसच आहे. त्यालाही काय बोलणार अशी गंमत आता आहे की,
हो ना,
बाकी काय नाही मग आले आमचे साहेब लोक वगैरे आलेत आता ऑफिसला,
इकडचा रुटीन वेगळा तुमचा आधीचा रटन वेगळा बरच असं म्हणजे वेगळे अनुभव आहेत. असतील ना आता, एक म्हणजे गाडी चालवण्या तुम्हाला एक वेगळा अनुभव तुम्ही, नवीन चालवणारे,
हो आणि फर्स्ट टाईम पावसात गाडी चालवली तर खूप म्हणजे, छानत तर वाटतंय, पण भीती पण वाटतेय ना,
हा घरी गेल्यावर एक समाधान वाटत असेल की, नाही मी काहीतरी वेगळं केलं पण भीतीपण असेल मनामध्ये,
हो छान वाटत की नाही. ग गाडीवर आपण आता कॉन्फिडेंटली चालवू शकते मी गाडी,
हो, हो मेन म्हणजे काय असतं माहिती आहे का? घाबरायचं नाही गाडी चालवताना.
हा हा नाही आता नाही आता थोडे हा, हम्म आ थोडी गेली भीती, आता फक्त टर्निंग ला वगैरे, मी थांबून जातो.
हो ना, चांगलंय चांगलंय, अजून थोडस हे करायचं मोठी गाडी वगैरे आली का साईडला थांबून घ्यायचं. या पद्धतीने काम चालू ठेवायचं. म्हणजे कसं मोठी गाडी आली ना आपण थोडं मागे पुढे झालं मग भीती वाट
हो
हम् जरा काळजी
ठीक आहे
थोडं साईडला थांबून जायचं कुठे पाव-पाऊस वाटला तर कुठे थांबूनच जायचं
हो हो हो थांबूनच जाते हो हो थांबूनच जाते उतरून जाते गाडीवरून गाडी स्टँडवर उभी करून देते जास्त
हो हो हो तसच
हा तीन चार गाड्या जर येत असल्यानंतर मी उतरून जाते हो
पहिले आपली सेफ्टी महत्त्वाची काय हरकत पाच मिनिटाची दहा मिनटं उशीर होईल आपल्याला जास्तीत जास्त.
हा मग तेच करते ना मी आता हो मी गाडीवर होतोय लोक हसतात हासु द्यायचे
अरे हसले तर चालेल पण मग आपली सेफ्टी महत्त्वाची ना. सगळ्यात महत्वाचं तर ते आहे ना हो.
हा कारण की आपला हातपाय मुडला तर आपलं कोणीच करणार नाही.
हम्म ते तर आहे लेडीज असली नाही घरातली म्हणजे त्यांनाच करावं लागत ना.
हा
हम्म घरातली मेन लेडीज असल्यावर तीच करणार ना. घरातले त्यांचं कसं असतं काहिही असो शेवटी लेडीजलाच करावं लागतं तुम्ही कितीही आजारी असा हह
हम
आपलं वर्किंग ते आपल्याला काही चुकत नाही.
हां.
बरोबर आहे की नाही घरी सासू-सासऱ्यांच करा सगळ्यांचं कळा
हा तर आवरून मग याव लागतं. हा
हम्म सगळं ते पूर्ण झाल्याशिवाय ते पुढचं होत
हा.
मुलीचा कसा रुटीन आहे तुमच्या? मुलीचा कसा रुटीन आहे तुमच्या?
ती काय म आहे सकाळी स्कूलला जाते साडे सहाला ह तीची सात ते बारा शाळा असते, मग साडेबारा ला येते घरी. साडे बाराला आल्यानंतर मग काय नाही मग
हम्म
साडेपाच नंतर क्लास
हम्म हम कुठल्या स्टँडर्डला आहे ती आता? हॅलो, कुठल्या स्टँडर्डला आहे मॅडम ती आता? रेंज गेली कट झाला हॅलो आवाज येतोय ना, आवाज येतोय ना म्हटल कुठल्या क्लासला आहे ती आता?
ती तिकडे गा साइटडे फाट्याला आनंदी क्लासेस आहे, तिथे लावले तिला.